ह
मग तिथं ऊन लई असतय ग. ऊन लई असतंय तिथं कपडे धुतोय तिथं म्हणून ऊन खाली झाला की आत्ता धुतोय पाच नंतर. बोल, नाही तर कधी कधी तसंच ठेवत्या मग दुसऱ्या दिवस मम्मी धुत्या.
हूं.
मग दंगा करत्या मग दंगा करत्या कपडे पण धूवू
हा हम्म चांगली बसत्या संध्याकाळी धुवायच. आणि काय मग. हॅलो आवाज ये ना बाळा तुझा.
हॅलो
हा बोल.
अग टी शर्ट ला कसला तर डाक पडला पांढऱ्या माझ्या काय न्हवंच. आणि एक नाही आत्ता दोन पडल्यात पट पूढ एक पडला आणि माग एक पडलाय.
बरोबर झालंय ते सोड मग पुढ एक माग एक अनेक गांधी पडलेला ना डाग तुझ- व्हाईट शर्टलाच.
ड्रेसचा फोणता कलर आहे ड्रेसचा लागले
जरा जोरात बोल आवाज ऐकू ये ना काय करायलास तु?
न
असं एकदम ले हळू यालय लय म्हणजे लय. हा हा
का जरा कार्य ॲप असंल काय म्हणायचं हे?
एका
काय आता मी ब्लूटूथ. घातल कणी म्हणल मी ब्लूटूथव त हाय कुठं पण फोन बाजूला ठेवून बोलायला गेला तरी आवाज यायला पाहिजे क नाही? आता या फोन पण सांग. घेऊन म मिरवत फिरायला लागत त्याशिवाय आवाजचच येत नाही.
बाई. खुळ्यागतच की हे.
एक तर बिन ब्लूटूथचा आवाजच येत नाही माझ्या फोनला, त्यात हे नवीन काय तर?
ह मला त आवाज एकदम हळू आलय.
अता यालाय ना?
आता आलाय की व्यवस्थित आधी
तर मी फोन खुर्चीवर ठेवुन तिकड दोरीवर कपडे घालालतो समोर- आणि ते जरा लांब गेलं कनी तवा पासून आवाज यायच बंद होतय.
हम्म.
उघडा.
काय न्हाय. भक्तीला फोन केलतीस?
नाही बाई, काल केलतो खरं उचलली नाही मी त्या परत-
हं. हं. मी पण करायच म्हणतोय, खर ती बिझी असेल बोलणार आणि म्हणून मी पण करनाच झालोय तिला फोन-
होयच की आता काल बघितलीस हो उचलीच नाही. राहूंदे मग तिकडं राहूंदे म्हणलं आणि ह्या किती कॉल बोलायचे आहेत ग, करल तेवढं याल्यातच की-
काय माहती बाई आता मला, माझा तर ना मी तर किती आत्ता वीस झाल्यात बघ-
हो.
मला तर कधी कंप्लीट करू अस व्हायलय. हम्
बघकी तर,
रोज हाय, रोज
पुढचा का तो टास्क तो येणार हाय ग म्हणून कंप्लीट करायलोय मी.
तेच की मी पण नायतर मी बसलो असतो.
व्हईच की अगं बोलून बोलून मला फोन वरून मला वै. - वैताग आलाय ती अंजली पण उचली नाही-
मी एकदा करतोय, थांब आता फोन
नाहीत. आता बघ करून, आता-
हि किती मिनिटं बोलत्या बोलू दे, खरा कॉल होऊ दे एक- ते
चालतंय तसं कर मग मी पृथ्वीला करू पृथ तृप्तीला करूपर्यंत ति तिला कर
हा चालतय करतो गे
अन ती आ वैष्णवी का पण माहिती काय घरातल्या एका फोन मध्ये मी कार्या ॲप डाउनलोड करून बोलत बसलो मग तसं केलं तर
घराच्या ऍप मध्ये कसं बोलायच ग
तसं म्हणजे चालू ठेवायचं आणि इकडं कुणाला तर बोलालायचं नाहीतर आपणच एक बोलायचं नाही तर दिदीला बीदिला कार्या ॲप घ्यायला लाव आणि दीदीला हे तर मग मी पण दिदीच्या फोनवर फोन करतो बोलत नाही नुसत बसतो फोन चालू ठेवून मग तु परत तिला हे कर अस तर किंवा तुझ तर होईल. तेवढं कॉल
चाल ते बघतो पहिला खर होईल काय तस?
होतय कि ती वैष्णवीच तसं केलय म्हणली बघ हा तसं कर आणि बोलत बोला मग दोघीजण आणि मग काय करायचं दिदीला फोन लावायचं आणि मम्मी एकदा फोनवर बोलाली की माहिती आहे तुला किती वेळ बोलत बस मग तिला कणी बारा बारा मिनटाच फोन करायला लावायचं
तस असं मी एकदा ते पण करून बघू आसस ठेवायच फोन
होतंय ग काउंट होतंय फोन मी बघितलय करून
म्हणजे असं बोलायचं नाही काय नुस्त चालू ठेवायचं आणि हे करायच
होतय फोन तसा
खरं पैशांचं काय ते काय वे मग हे करल की ती
कोणास ठाऊक बई
सोड बई तेवढ तर दोन कॉल होतील जाऊ दे तिकड करून ठेवायच मी मम्मीच्या फोन मध्ये नंतर बघ
हे पन्नास कॉल येतात म्हणालो की नाही आपण एकाच एकदाच सरळ दहा दहा मिनिटाचा पन्नास कॉल कराय पाहिजेत बघ एकदा मी पन्नास करून घेत एकदा मी पन्नास कॉल करतो दहा दहा मिनिटाच म्हणजे पन्नास मिनिट हुत्यात नाही ग दहा दहा मिनटाच पन्नास कॉल म्हणजे कि ह पन्नास कॉल कराय पाहिजे दहा दहा मिनिटाचं
कंटिन्यू कोण एवढं बोलणार आहे किती पन्नास किती मिनिट हुतील माहितय काय
बग कि पाशे
हं किती पाच पाच कॉलाची पन्नास मिनिट शंभर मिनिट म्हणजे दहा कॉलत ज
दीडशे म्हणजे पंधरा दोनशे चारशे म्हणजे
पाशे मेनिट बोलय पाहिजे
तेच की पाचशे मिनिट म्हणजे किती तास होतील ग
पन्नास
पन्नास तास होय
पन्सास टास्क होत्यात पन्सास
नाही तास तास हवर्स हवर्स
ह आवाज आता कितीे होतील ग तेच की पा पाचशे पाचशे मिनिट म्हणजे पाचशे डिवायडेड बाय साठ करायला पाहिजे
हम्म
किती होत्यात मग एकशे वीस एकशे वीस आणि एकशे वीस दोनशे चाळीस
हम्म
म्हणजे पाच न चार न मिळवायला पाहिजे किती तर चाळीस काय तर वरती होईल चार तास होईल चार तास
चॅटजीपेटी बघायला पाहिजे हा मग कंटिन्यू चार तास कोण बोलणार
चार पाच तास होते एवढं आता आपण एवढंच बोलतोय तीन कॉल होत्यात बाळ तुझी तो ते न होतील माझे तीन होतील एवढेच आपण बोलू शकतोय
व्हयच की
हिला तर आ
हा ते पण नाही तर हे असं बिन बोलता जर पैसे मिळत अस तर करायचं ठेवायचं करायच ठेवायचं असल करत बसायचं
कराय करून बघायला पाहिजे मी मम्मीच्या फोन मध्ये करून बघतो थांब तसा
हा मग मी पण तस करतो पपाच्या फोन मध्ये
काय ब तिकड बोलायचं नाही काय नाही
ठेवायचं एक फोन इथं एक फोन तिथं घरात
आ ग बोलून बोलून बोलून बोलून अस सेव- ते यायला -
बर.
ह हं. आणि काय मग?
काय नाही बघ. आणि आता ब्लाउजचा स्टाक तर सम्पलेला आणि काय शिवाय आपल्याकडे काय नाही आहे.
अजून लय काय काय निघल सोड लय एक जणांचं बाळ-
व्हय तर काय ते पण. होय म्हणून. नाही बाई केलो मी त्या तिला-
हम्म हम् स्टेफीच काढतो म्हणा म्हणाल तीच ती-
खरं ते भक्ती काढणार होती. होये.
हम्म ते तर आता फिरायल्या सोड.
बघकी आता संध्याकाळी करायचं म्हणल्यावर तर कुठ तर बहिणी बरोबर हिकडं तिकडं असणारए मग. नको वाटतंय बाई करायला.
तेच की. म्हणूनच मी पण तुला करेंनाच झालोय की फिरायला गेल्या म्हणून-
म आता कुणाला करायचा ग?
कोणाला? मला पण कळत नाही बाई मी तुझ्या बरोबर एक बोलतोय बघ. आणि कोणाला करू बाई सांग.
जाऊ दे बाई तिकडं. मी कुणाला करत नाही. करतो तुम्हालाच आपण जर तसं काउंट होत असलं तरी ना जा या तू घरात करून बघ जर तसं काउंट होत तुला मी करतो मला तू कर मी बोलायचं नाही फोन जाऊ दे बाई तिकडं मी कुणाला करत नाई, करती तुम्हालाच. हा पण जर तसं काउंट होत असल नाझिया तू घरात करून बघ. जर तसं काउंट होत असल तर तुला मी करतो मला तू कर, ते बोलायचं नायी फोन लावायचा तसाच चालू ठेवून आपली आपली कामं करत बसायचं. कट झाला की बारा मिनिटांनी आणि परत करायला यायचं. करायचं.
चालतंय, तसंच करू या की. बघूया काय काय होतय.
त.
ह्म्म, किती मिनटं झाल्या तिला?
आता दऊ झालंत आ टाइम पण जाईन झालाय.
हम्म. तू तृप्तीला ते विचारून घे.
हा तर तिला विचारतो, फोन करतो, ह्यो कॉल झाला लगेच, मग तुला फोन करतो.
चालतंय. ते तनुज्याच खर खर खरं ते म तिज्या घरची कसं काय ऍक्सेप्ट केली त गं?
असंल त्यांच्या कास्ट मधला किंवा असा चांगला बिंगला काहीतरी-
काय नाही ग बाई.
फ्री माइंडेड असतील.
ती तनुजी एकटीच मुलगीए ना गं?
नाही माहित गं, मला पण.
विचारायला पाहिजे तिला. तर सोड म्हणावं. तिला. तनुजाची होती?
हम्म.
तनया
होय आता करणाचे असणार का एकदा ती हितनं जाऊ तिझं पुढच्या महिन्यात लगेच कॉलेज चालू होणारए.
व्हय?
व्हय. तिथं तिथं आता तनुजाला मदत करत होती. तृप्ती अभ्यासात पेपरात बिपरात हो तिथं कोण मदत करतय काय म्हाईत.
काय करत नव्हती बा. एवढं कुठं काय करत होती.
उत्तरं दाखवत होती की बाय पेपरात. जवळ जवळ नंबर पडला तर.
कधी तर, म्हणजे जवळ जवळ पडला तर.
म पडला तर तर दाखवत
तरी पण ती तनुजा ड हीच होती. विषयष.
अगं तिचं हेच्यामुळे अगं तुझं ऑपरेशन तर झालं तर मेंदूवर एवढं हे प्रेशर द येत नाही ग असं झाल्यावर पॅरलिस्टन झाल्यावर
पण जे नुसता मला ज वाढला तृप्ती तचा युजच करते नुसता
काायम खरच पण असल ते
कसलं हे करताय की नाही तिला
हम्म नाही तर काय
तिच्या भावाचं आणि तिझ बणचाड
तृप्तीचा तु बॉन घड आहेचा सोड तृप्तीचान तुच्या भावात प रोबट डेला बघाय पाहिजे तीस बाई कसल घनड फोटो लावलेली मा त्या स्टोरीला स्टेटस ला बघ बरोबर. कपलच्या पत मधलं. फोटो लावलेली बाळ
वय
सेम स्क्रीनशॉट म्हणून कुणाला तर पाठवलेलं काय आठव ना
हम्म हम्म मला
खर ह असलं तरी पा पाठवतो.
ह ते तला वि विचारून घे बारा मिनि होऊ हा हे विषय हे टॉपिक आहे की नंतर बोलूया.
हा चालतय. तिला करतो फोन मग सांगतो. हो.
हा आणि आधी कार्यावर येण्या फोन कर मला
हा हा चालतय.
म काररे वरेतो.
हा हा आता कफी टे